चहा झाला तुझा झाला का नाही
झालं चहा प्यायलाच थांबलो
हम्म हम्म फोन केला नाहीस
अ सकाळ बाहेर होतो गाडी रिपेअर करायला गेलतो तिथं याला एक दीड वाजला चिकनडलू हरवय ते मटेरियल बोंबडत एक झाले की एक झाले की आणयला लागल त जसं उडी तस तसं काय लागल काय काय बदला लागणार
हम्म हम्म झालं का नाही मग का
झाले की
हा हा
हम्म तच दुपारी मी हे क तो इंटर्नशिपच
आता कसली इंटरशिप तुमची म्हणजे
ट्रायल साठी घेतले आम्हाला म्हणजे लेक्चर्स देतात आम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि ह्याच्यासाठी हम्म अन क मग ते फॉंड भेटलं ना मग महिन्याला त्या पैसे मिळू शकते त्याचा आणि बेस्ट लायब्ररी युजर
बर बर मला तेच म्हटलं म्हणजे आता कशी म्हणजे सगळं झाल्यावर कम्प्लीट न इंटरशिप असते
आता आमच ग्रुप आहेत कि त्याला आम्हाला मिळते पॉइंट्स मिळतात शिकवतात कस कराय सेंटन म्हणजे काय ते डीप मध्ये सगळे माहिती असते
हम्म हम्म हम्म
मग केला अस तो
केलो की आहे दुपारी तेच करावा ला तो तेथ केलो त झोपलो जरा
द हम्म
हम् काय करालयास
काय नाही घरातले काम आवरलेत
हम्
आणि म्हटलं तुला कॉल करूया
हम्म हम्म
केलता
हम्म. परवाधीशच काय येणारेसा
होय फिरायला जायचं नव आपण
कुठ जायाचं
कुठं आता ठरवल्यात नवा दिदी त्यांनी सगळ्यांनी ठरवल्यात जायाचं
मला काय सांग कळालं कळालं मोठी दिदी, मधली दिदी
हा तेच म्हणत होतीत सगळीजण जाऊया आपण फॅमिली
हम्म.
म आता बघ तुम्ही येणारेसा ना
कोण घरातली सगळी
हा.
तसलं काय नाय बाय अजून ज का आमच्या तरी विषय काय झाला नाही तस घरात काय
हम्म हम्म हम्म
हम्म मी तेवढं वय कॉलेज सुट्या आहेत आणि पंधरा तारखेपासून चालू आहे कॉलेज होय आणि दहा तारखेच्या आत येऊन ऍडमिशन करून जावा म्हणून सांगितलं आम्हाला
आता सेकंड इयरचं काय
ज मग बघू आता मी तिकडल्या तिकड येणार होतो.
हा हा आणि ते हॉस्टेलचं काय झालं?
हॉस्टेलच करणाराय की जाणाराय हॉस्टेलवर जाणारे की पावसाळ्यात
हम्म हम्म आणि हॉस्टेलला तुमच्या इथे फी हाया
फी हाय की मग
हा म्हणजे आमच्या इथल्या का वहिणींनी विचारलं होत्या
मी विचारलो माझा मित्राला म त्यो म्हणाल तसं का नाही म्हणाला तरी मी बघून सांगतो म्हणला आता कॉलेजला हॉस्टेला सुट्ट्या पडल्यात. तिथे मेस आहे मेस ला पैसे घेत्यात बावीसशे तेवीशे रुपये
हा हा
म द त्यामुळे हे होत नायी
हम्म हम्म
हम्म
मग तेच म्हंटलं मला त्या विचारत होत्या की काय काय झालं हॉस्टेलच
हम् हम
मी म्हंटलं विचारून सांगतो म्हंटलं तुम्हाला
नाही तसं काय तरी पण त्यो बघतो म्हणलाय जवळ आंबेडकर हॉस्टेल पण नाही कुठे जवळ तिथं
हा हा आणि हे आपलं युनिव्हर्सिटी कोणती ला
ब तिथे इंजिनिअरिंग वाल्यांसाठी डिब्बाट युनिव्हर्सिटी पण आहे आणि शिवाजी युनिव्हर्सिटी पण आहे. डिपार्टमेंट नुसार आहे आणि ऑटोनॉमस पण हाय ते कॉलेज
असं कस म्हणजे टेक्निकल वाल्यास्नी
लय त्याज
अ आपलं हेच की टेक्निकल इंजिनिअरिंगला घेणाराय तो
कोणतं खरं
अ मेकॅनिकल ला
मेकॅनिकल होय मी शिवाय ते कॉलेज अट्रॉमसांग झालय
हो तेच अ
मग त्यांच्या कसं आहे खर डिपार्टमेंट नुसार पण असं हे आहेत बघाय पाहिजे विचारून मेकॅनिकाला कुठली फी हे
ह असं करावं कुठं असत म्हणजे वेगवेगळ डिपार्टमेंट असं असतय व्हय
तसं असू शकत आता कसं आहे अत्रॉनॉमी झालतं मग आता जे अगोदरचे या् वर्षी ज मागच्या वर्षीजन झाले नाही आहे फर्स्ट इयरवाल्यांना म्हणजे आमच्या आधीचे बॅच तर नाही आहे अऑटोनॉमस आहे त्यांच्या पासून त्यांच्या अगोदरचे ते युिव्हर्सिटीला जॉईंनट आहेत
असं आहे व्हय
हम्म
तेच मला वाटलं कसं माहित काय आता झाले सोडं आता ऑटोनॉमस पण झाले कॉलेज आणि मला वाटल डीबॉट चालू आहे वाटल काय काय म्हण
देवा तुझ बीफामवाल्यांना अंबोक्स साठी
हा हा
हम्म इथं आमचे इथ आहे ना एसायटीला शारद इंस्टिट्यूट त्यांच पण हा डी बॉट आहेआणि ह्याला लास्ट इयर ला हेि लावतोय त्यांना शिवाजी युनिव्हर्सिटी हा तस म्हण ला नाहीतर मग ऑट्रोनॉमोसो ऑट्रॉमोस मध्ये ठरले ला म्हणजे अ पहिली सहा सेम असतात ना
हा हा
सहा सेम फक्त हे हेचि असत्यात
हा हा
आणि तिथे शेवट्या दोन असतात ते ह्याच्याकडून येतात युिव्हर्सिटीकडं
सात आणि आठ असते ते युनिव्हर्सिटी हे करतात काय
हम्म
हम्म हम्म
बदल्यात सगळं नवीन बदल आहे आमचं तेवढं आहे ते पहिल्यापासून आठव्या युनवर्सिटी आठव्या सेमिटरर्यंत युनिवर्सिी सगळी शिवाज युनिवर्सिटी
मग ते बरं पडते नाही पुढं कारण डीबट तुला कस जास्त जरा हे नाही याने
दिफॉल्टरला काय भेटत नाही रिझल्ट येतात लवकर पेपर पर फॉर्म ढकलल्यात आज
होय आमचा आता आता माझं तेच झालंय म्हणजे आता कसं मायडं आहेच रिझल्ट पण आता ग दोन सेमिस्टर च काहीतर नाही आहेत मायाकडं
हम्म
ते त्यामुळे परवा जाऊन मग कॉलेज वर्र तेचं की देऊन आलो ते हे प्रिंट आउट त्याच्या म्हणजे रिझल्टवर नाय यांना रिझल्ट लागल्यात पण आम्हाला रिझल्ट लागलात की म्हणजे ऑनलाईन आहे वेबसाईटवरर बघितलेत आम्ही आमच्याकडे आहेत रिझल्ट हा हे या पण कॉलेजवरन ओरिजिनल प्रिंट यायला नाही आम्हाला
आमचं फर्स्ट सेमच पण तसं झाली आहे सेकंड सेमच बघू काय होते
हम्म हम्म तस ते झालं की मग पुढे आता प्रॉब्लेम याला नाही आम्हाला तर, जॉबला जर जायचं म्हटलं तर आम्हाला डिग्री कंप्लीट आहे कसं आम्ही हे करणार.
होय सर्टिफिकेट पण द द्यायला पाहिजे तुम्हाला आता,
सर्टिफे तेच परवा जाऊन सर म्हटल्या आ म्हणजे ते सगळं घेतलंच नाही डाटा त्यांच्या डाटा पण नसतो कॉलेजवाल्यांच्याकडं
कस काय?
अरे हो डाटा नसतो या डाटा त्यांच्याकडे काय असतो का नसतो काय माहिती पण आम्हाला, सगळं कराय सांगत आम्हालाच आहे की प पी आर एन नंबर
हो पी आर एन नंबर ते आपला क्यू आर कोड असते.
आता माझ्या एका मैत्रिणीच कसं झालंय बघायला पाहिजेस तू अ तिचं पूर्ण हेच नाही तिचं पोर्टलच नाही.
हम्म
म्हणजे तिला तिझ रिझल्टच नाही. कात त एम देत. होय ती एक्झाम द त्या खर तिच रिझल्ट
आता आमच्याच व आमच एक ऍप आहे वही मिडल म्हणून- मग त्याच्यावर सगळं भेटते आम्हाला म्हणजे आमच अगदर लॉगिंग करताना युनवर्सिटी कडे ना आम कोड वगैरे येतात ओटीपीचे युजर आयडी ते एकदा हे केलं की चार वर्ष चालते त्याच्या
हम्म आता तिचं पण सगळा प्रॉब्लेमच झालाय.
सगळं समजते आम्हाला माझे फर्स्ट सेमिस्टर म सेक्शनल पासना की सेकड सेमिटरर्यंत जेवढ एक्झम दिल्या सगळ्या एक्झाम मार्क्स किती पडलात. किती बेकी कती ग्रेड इंट होय, सगळ दिसते युनिव्हर्सिटीच परत युनिव्हर्सिटी एक्झामच दिसते त्यानंतर मला इंटर्नल मार्क किती दिल्यात एक्स्टर्नल मार्क ळाल्यात. ते कल्चरल इव्हेंट म माग आहेत ऍक्टिव्हटी एक्टिटी कोणती परफॉर्म केलाीं प्रोजेक्ट कुठलं केले?
आमच्यात आमच्यात तसं काहीच नसतय आता, त्या माझ्या मैत्रिणीचा प्रॉब्लेम झालाय का तिला एक, एक्टर्ल मार् म्हणजे इंटरनल जे आपल्या कॉलेजडून असतात म्हणजे युनिट टेस्ट वन डेमर सेमटन त्याचा मार्क्स सुद्धा त्यांच्याकडे डाटा नाही आहे, मग तिला त्यानी म्हणतात कि तुम्ही प्रूफ दाखवा.
आता प्रूफ दाखवाय आता आम आ का सय सगळं का ते आमच्यात आम्ही आता असानमेंट्स करते ना हे, असा मी डोबीडी ते आमच्या टीचरकडन साइन करून घेते मी, म्हणजे सान करून घेत कीम्च हे कर आम म्ह
आमच्याकडे असाइनमेंटचे असते की आमच्याकड असायनमेंटची आमच्या बुक वगैरे आहेत. ह
बुक असते आमच्या पण चेकिंग वगैरे केलं नाही मी मग ते स्कॅन करते आम्ही
हा हा
र मापसून गेला आमच्या अकाउंट ला जाऊन पडते मग तिथं युिव्हर्सिटी पण आम्हाला त्या स येत्या आणि मारस येत्या
हा हा
असं आहे ते इन्स्टिट्युशन वच म्हणजे युनिव्हर्सिटी पण ही करत. आणि इन्स्टिट्यूट पण आपल्या जर हे पाहिजे स्ट्रिक्ट पाहिजे.
हम्म हम्म तसय होते.
हो... हो..
हम्म मग तुमच आपला भार आहे...
ह भार ख प्रत्येक लिगल असल्यामुळे वैताग येतोय करून लय हाल क करत एवढ्या तेवढ्या गोष्टला.
हम्म हम्...
हम्म मग तुमचं कॉलेजीचं काय नाही...
आमचं काय नाही ब आता... आ झालं की डिग्री झाली कंप्लीट... प्रोजेक्टच केलं की झालं कमप्लीट... प्रोजेक्ट होय प्रोजेक्ट केला कंप्लीट... प्रोजेक्ट पण झालं ते आहे... आता बघू पण प्रोजेक्ट आम्ही काय अस... चांगला म्हणजे असं एवढं पण असं हे केला नव्हता... म्हणजे पुढं त्याचं काय ते होईल ह आहेच असं त्याचं पण ते कसं आहे... अ एमएससीबीत म्हणजे सब स्टेशन वरती युज करायचे असते ना ते... तस केलता आम्ही तो मग ते जास्त करून करत नाहीत तिथं...
हम् हम...
म्हणजे अजूनपर्यंत ते ऑटोमॅटिकली आहे मग ते रिस्क आहे ना थोडं...
होय...
त्या बघू आता काय करत...
हम् हम...
हम्म.. तेच म्हटलं काय का कॉल केला नाहीस म्हणून केलता...
हम्...
हम्म हम्...
तिकडे येणार स काय...
हम्म सांगतो की तुला एक थोड्या वेळस सांगतो... ज काम एक काम करतो आणि सांगतो ठीक आहे...
चालते हा...